हॅलो हॅलो हॅलो तिझ रेंज मध्येच नाही येत हॅलो हॅलो हॅलो कूजे आवाज येत नाही कामाया तुला हा मी त्यासला आवाज नाही येतय का उचलला तर
परतलावा द हा बोल ग ये माझं सोंग रडतो ना सारखं
ह मी ते म्हणला कठून राहिला की काय हे काय ते काय म्हणे मग राधात जाऊन आली दवाखाने
काय नाही माय बोलणारच ना आला तेवढंच बोलली ते कम बाहेर आलंय दवाखान्यात तर मग तिला म्हटलंठीक काय जाऊ दे म्हटलं घरी गेल्यावर फोन कर मग
हव नाही मी ना लावलाच नाही दुपारीत श्लोकनं लाव लाव केला दिले. अ ना हे नंतर मग मीन काही लावलाच नाही दिले. ह ते फक्त हा ते म्हणे नवरा आला होता तिचा. की बा लखनन बी केलं म्हणे लखनले करायला लावलं होतं म्हणे रेणू ताई. तर लखनना डाऊनलोड केलं की नाही काय मा असं कर म्हणे लखनच्या याच्यावर लावून पाय म्हणे फोन.
मला बी म्हणे तेे हा मला बी म्हणे तेे पहिले कोणाला सांगितलं नव्हतं म्हणे मी ना पण ते आत्ता म्हणतात की तुम्ही एक तेच नाही दुसऱ्यांना सेड करा तर म्हणून मी आता सगळ्यांना करु राहिली म्हणे तुम्ही आले तेव्हा नव्हत म्हणे ते आलेला तुम्ही गेल्यावर झालं मागच्या वर्षी बी तुम्ही गेले तेव आल म्हणे
हा तर ते हा मग मले तेच म्हणे ते. की रेणुताई अ असं कर म्हणे लखनले लाव म्हणे तू लखनने लावशील त लखन उचलीन म्हटलं बाई लखनने लावलं तरी लखन लखन उचलते का म्हटलं राधा लखन उचललं बी तर लखन असं पाच मिनिटं दहा मिनिट थोडी बोलणार आहे म्हटलं लखनच तर लगेच म्हणते मी दुकानावर हाय काय काम आहे बोलून लगेच म्हणते मग ठेव मी लावीन तुले. असा म्हणते म्हटलं त तो थोडी काही पाच मिनिटं दहा मिनिटं बोलणारे म्हटलं,
नाही नाही आणि मग ते आजच्या दिव आजच्या दिवस की रोजच
नाही आजच्या आज दोन दिव आज एक तास आला की तो दोन दिवसापर्यंत राहते आजन उद्या दोन दिवसात कंम्पलीट करा लागते म्हणे.
मग नाही ना.
हा मग मग परत जेव्हा हे टास्क पूर्ण केला याचे काय पैसे येतील वाटते मग परत दुसरा टास्क येईन आपल्याला मेसेज येईन काय? तर तिलेचे येते वाटते की आपल्याला येते काय माहित मग तो परत डबल मग तास् परा केला की मग परत दोन हजार रुपया येतीन, असं काहीतरीये वाटते.
हा का एका व्यक्तीला एका व्यक्ती तिलाच आलते का ते सहा सहा हजार रुपये.
हा एका व्यक्तीला येतात ते हा हा. हा. सर्वांसाठी आहे ना रे. ह. म्हणते स्टुडंट आमचं टाकलं म्हणजे आमचं चालत होत की नाही काही माहित नाही पण आम्ही ना ते सर्व केलंंत आमच सर्व डाऊनलोड झाल सर्व झालं एक्सेप्ट झालं सर्व झालं आता ते आम्हाले ते हे करायचं बी सांगितलं टास्त आमच्या येऊन राहिला आता पैसे येतात की नाही येते ते काय
तेच मोरले कारण ऐंशी रुपये पर आमच्या याच्यावर लिहून आलं ऐंशी रुपये पर कॉल
आमच्या ह्याच्यावर काही आला नाही मग तो तेच म्हणून राहिलाय की पूजा मावशीच्याच्यावर ऐंशी रुप ये पर कॉल येन राहिला लिहून तर आपल्या याच्यावर नाही येऊन राहिला मग आपल्याला यता की नाही यता म्हण आता करून पाय पूर काय होत.
हा आता उद्याच्या आजच्या दिवस तर झाला आता उद्याच्या दिवस अजून, करून पाहायचं मग नाही झालं त पुढच्या वेळेस नाही करायचं असं.
हा मग तेच म्हटलं करून पाय, आता काय काय नाही त. हम् आम्हाला कॉलचा ईवून राहिलं तुम्हाला कॉलच सर्वांनी कॉलच आलं की कायच आल.
कॉलचच आलं कॉलच कराव लागू राहिल आम्हाला पण आम्ही आमच्या घरातल्या घरातच करू राहिलो. तुम्ही उचलतच नव्हते मग आम्ही आमचच घरातल्या घरात करूण राहिलो गॅलरीत येऊन बोलून राहिले, एक जण रूम मध्ये बसून बोलते.
अगं ते पण ते किती वेळेस कॉलते, ते वीस वेळेस कॉल करा लागून राहिले. पाच दिएलत तर, पहिले पाच लिहेलए, त्यामध्ये टास् पूरा केलाय की आपण त्याच्यावर द क्लिक केलं की एवढे टास्क झाले, आमचे पूर्ण मग परत क्लिक केल की मग परत टास्क टाकते, आपल्या पाच टास्क करायचे. मग ते पाच झाले पूर्ण कि परत पाचच येते. आ?
दुपारी.
म्हणजे पहले आम्ही पाच केले होते कम्प्लीट. मग दु दुसऱ्यांदा पाच केलेंन त तुझ्याशी बोलत होतो मी तेव्हा. मग परत आम्हाला पाचच आल होत. हो च हा दोन दहा झाले कमप्लीट आमचे. अजून दहा बाकी आहे. आम
मग आता हे पाच चालू आहे वाटतं. अजून पाच बाकी असतील.
नाही हा ते पाच मधले काय दोन झाले वाटते. ते ना आमच्याच्यात हा ना य र पाहिलं ना गुगलवर त्यांन दाखवलंय, कमीत कमी तीन मिनिट किंवा पा पाच मिनिटं बोलल. आणि कट केला आणि मग लावला, की ते पक मान्य केल्या जाते म्हणे. हा म्हणून मग. ा काय पाच मिनिट टायमिंग असतय ना तेवढ पाहयते म कट करून- परत लावते म्हणजे मग जास्त वेळ बोलायचं काम नाही. हा. म अस आहे मग, म्हणून मग हे. म हा चालते राधावने एकालेच पाच वेळेस लावले तरी चालतात ना -
हम्म चालेल ना. तो गॅलरीत उभाय सु केली. भात खाल्लाय त्याने. जेवण आमचे झाले. पनीरची भाजी बाई- गती तर खाल्ली राधा ताईकडे पनीरची भाजी रोट्या तरी पण घरी आल्यापासून पनीरची ची भाजी, पनीरची भाजी गरहाण चालू होत तिच.
हम्.
मग आज पनीरची भाजी रोट्या केली, तिला आवडली होती दुधात. मला नाही आवड-
नाही पाहिजे ना त्याले. भुक्काय काय? पुसून घे ते. पुसून घे ते. हा. मी ना आरवी- ची भाजी केली आणि पोळ्या टाकून ठेवल्या, ह हे यांच्या बात नसल्या ना घरी जेवायले. तर हे असे नऊ - साडे नऊ वाजता जेवण करता. आणि त्याचे बाप बरोबर साडे आठ वाजता आले की पाय धुतले की लगेच जेवायला बसतात. तर लगेच बराे बरं टाईमावरं साडे आठ वाजता जेवण-
नाही, आता आमचं झा- आमचं झालंय जेवण बिवण. आमचे बा त्यांचे बाकी अजून आईंचे बाबांचे चालू आहे त्यांचे. आमचे झाले.
झालं का? हा.
हे आले त्यावेळा ते गरम गरम -